काय करते ग.
काय नाही, बसले निवांत.
झालं
काम आवरलं, जेवण झालं, काम आवरलं बाकी सगळं. भांडी वगैरे सगळं झालं, आत्ता बसलीय.
होय, हम् ह.
तुझं काय चाललंय, तुझ आवरलं.
आत्ताच जेवाली आग, माझाच काहीच काम नाही आवरलेलं.
हा-हा
अगं ते, अगं ते कसं वरती नाही का बघ पत्रा आहे माझ्याकडे.
हा-हा-हा.
ते रात्री अ ते कागद टाकलंय वर ते आतापर्यंत कधी गळलं नव्हत तर ते गळत होत म्हणून, कागद टाकलेलं तो ब्लॅक कलरच आणून, झालं त्याला पंधरा दिवस आणि काल जोरात पाऊस आणि हवा, त्या हवेनं तो कागद उडाला असेल ना.
हा.
हवेने कागद उडाल्यामुळे ते लागलं गळायलाच, मग ते रात्री मुली राहतात ना दोघी, रेंट वरती-वरती.
हा-हा-हा.
तेन, रात्री दोन वाजताच फोन केला मला. तर तिला म्हंटलं आता दोन वाजता काय करायचं ना, तर म्हटलं बादली वगैरे ठेव तिथे खाली. आपण सकाळी बघू, मग सकाळी परत हे बोलवला इथे एका मुलाला त्याला वरती चढायला लावलं, ते वरती चढता पण येत नाही तिकडे पाठी मागून चढावं लागतं.
हम्-हम्.
मग तो चढला वरती आणि त्याने बघित तर, तो कागद उडालेला होता, त्यामुळे तिथे गळत होता. त
हा-हा.
मग त्याने तो कागद वगैरे सगळं व्यवस्थित लावला. आणि ते पाणी राहिलं गळायचं पण काय होतंय ते खूप गरमीमध्ये गरम होतं ना ग मग ते बघ वरती थर्माकॉल लावलेलं आहे.
हा-हा
त्या थर्मो कॉल पण मध्ये का नाही, दोन तीन ठिकाणी पान नक्की पाणी कुठणं येतंय तेच समजना झालंय. ममं त्यांना काय म्हणलं, की ते थर्माकॉलच सगळं काढून टाकूया. पण एकतर पावसाचे दिवस आहेत, ते थर्माकॉल काढायचं अन टाकायचं कुटं?
हा ना, कचऱ्याच्या डब्यात घेत नाहीत ना, कचऱ्याच्या गाडीत.
ज्या कचऱ्याच्या गाड्या येतात ना, त्याच्यात नाही. पण ज्या मोठ्या गाड्या आमच्याकडे येतात का नाह्य
हा हा हं
त्याच्यात घेतात.
हं हं
मं इथून जर असं म ते बस स्टॉप आहे ना बघ. तिथनं आतमध्ये गेले ना तिथं तिथं ती मोठ्या कचऱ्याची गाडी असते. ती बरोबर अकरा वाजता
हम्म हम्म
साडे दहा वाजता, मग तिथं गेली त्या कचऱ्यावाल्याला विचारलं किती वेळ? तर अर्धा तास मं अर्धा तास आहे म्हणल्यानंतर, मग मिस्टरांनी अन त्या पोरगीनी भरून दिलं आणि मी आणि तो दुसरा पोरगा होता, त्याने गाडीवररती त्या ठिका आणि कमी आहे त्या गोणीत नि गोणीत ना असंच ते भिजल सगळं, वरनं पाऊस पडत होता. ते सगळं थर्मोकॉल न्हेऊन त्या कचऱ्याच्या गाडीत टाकला. आणि मग आता ती एक, दोघी जणी राहतात. तर एक गेली कालच रात्री झाालं तर ती एक ती साफ तर कधी करणार एवढं? कारण त्या थर्माकॉलच्या आतमध्येध्ये आता एवढ्या दिवसाची घाण.
हा
सगळी ती वरची रूम सगळी साफ सग राहिला मं तरी मी तिला अर्धी साफ करू लागले, हे साफ करू लागले. आणि तिला म्हणलं, आता राहिलेलं वन
बरोबर ना, घाण साचली असेल ना त्याच्यामध्ये.
खूप.
कसं पाऊस आणि वारं दोन्ही बरोबर असल्यामुळे, मग ते असं होतं.
ते ते कागद कसेये, ते कागदाने इकडं काही ठेवायला तरी त्या कागदांवरनं एवढं काय गावच्यासारखं काही बी काय तरी पण दगडं बिगडं गोळा करून, काय काय गोळा करून, किती काय काय ठेवलेलं आगं.
हा हा.
मग काय ते परत ते परत खाली आली मग तोपर्यंत घर खालचं काम तसंच, त्यांना ऑफिसला जायचं होतं. भाजी बनवलेली, कशा तरी दोन चपात्या बनवल्या. ते गेले ऑफिसला आज लेटच गेले.
आ हं
मं त्याच्यानंतर मं मी पण तिला जरा ते दारात, सगळी ती त्यात काय झालं, जीना येना वरती जायला.
हां हहं
ते पाणी रात्रभर ते हे झाल्यामुळे ते का नाही, एका साईडनं त्या भिंतीला त्या त्या जिन्यातनं खाली, खालच्या रूम मध्ये पण पाणी आलेलं.
हं हं
मं त्या जिन्यावर आपण ते ग्रीन कलरच्या त्या पायऱ्यासारखं टाकत नाही का बघ
हा
त्यांच्यामध्ये सगळी ती घाण, पाणी मग त्या काढल्या झाडल्या- दारात पाणी ओतलं, आणि तिथनं पुढं मग स्वयंपाक आता बनवला. आता कपडे लादी भांडीभिंडी सगळं तसच बाकी आहे.
हे सगळं काम राहिलं.
सगळं काम राहिलंय.
ठीक आहे, ते झालं ना व्यवस्थित पण-
ते झाला आता व्यवस्थित, आता गळत पण नाहीये. आणि ते सगळं थरमकॉल काढून पण टाकलं.
पण तुम्हाला ते गरमीच्या ह्याच्यात लावायला लागेल.
नाय आता लावणार, आता काय करणार आहे आम्ही. ती वरती आहे ना ती हाईट कमी आहे ना जरा दिवाळीत हाईटच वाढवून घेणार आहे वरची.
हा हा
हाईट च आम्ही दोन दोन तीन तीन चार विटांनी हाईट वाढवणार आहे, आणि पत्रा पण चेंज करणार आहे. सिमेंटचा पत्रा-
हा हा हा
पत्रा पण चेंज करायचंय. आता नाही आता दिवाळी नंतर मग ते करून घ्यायचेंय.
हम सिमेंटचा पत्रा असल्यामुळे थोडासा तुटला वगैरे असेल कुठेतरी मग.
नाही तुटलेला आहे तसं आहे पत्रा, तुटलेला वगैरे कुठेच नाहीये.
हम्म
ते बाजूवाल्याने आमच्या काम केलं का नाही, तेव्हा त्यामुळे एका साईडला त्याला जरा चिर गेली.
हा हा हा. त्याच्यामुळं मग पाणी आलं.
नाही नाही ते पत्रा पाजरून पाणी येतच होत. जुना खूप पत्रा झालाय ना. हम्म त्यामुळं आतापर्यंत कधी नव्हता गळत- टाकाय लावला, आता एवढं वर्ष झालं भाडुत्री पण आहेत पाऊस पडतोयच की. पण एवढ्या वर्ष कधी कागद- पण नव्हता टाकायला लागला, पत्रा साफ करून घेतला का नाही पावसाच्या अगोदर.
तर ते होन हा हा हा.
पण ह्यावेळी ते कागद पण टाकायला लागला, आणि लाईट किती वेळा, म्हणजे कमीत कमी मला वाटतंय चार ते पाच वेळा त्या मुलाला बोलवून वरती चढायला लावलं मी.
हां.
लय.
तो कागद नीट बसला- बसल्याशिवाय ते पाणी बंद होणार नाही पाजरायचं.
हो मग तेच त्यानी पसतरला सगळा दगड वगैरे ठेवली. कुठून कुठून आणून दिली त्याला.
हम्म
आह त्यामुळे आता भिजल्यामुळे डोकं पण खूप दुखाय लागले.
हम्म
पाऊस तर कंटिन्यू चालूच ये.
थोडं गरम गरम जेवण वगैरे करा.
आत्ता तेच भातच बनवला डाळ होती तेच जेवली डाळ भातच आणि गुरुवार पण होता पण काय करण आज गुरुवार पण गेला आणि सगळंच गेल.
हा हा.
विराज ते भरून घे ना खालच आणि प्लेट आतमध्ये नेते बाकी?
बाकी काय नाही इकडे पण आज चिरचिर नुसती सुरू आहे एकदम पावसाला जोर नाहीये. पण चालू आहे चालू आहे.
जोरात इकडे जोरात पाऊस आहे आज.
नाही नाही इकडे जोरात पाऊस येत नाहीये पण असा बंद नाहीये.
अ.
बारीक बारीक बारीक चालूच ये.
थांबतोय आणि काळं होऊन येतोय जर थांबलेल तर नाहीच आहे. बारीक बारीक आहे पण आला तर मध्ये का नाही असला मोठा येतोय का नाही.
तस नाहीये हित आज हम् तुमच्याकडे काय ते हे दिंडीचं वगैरे काय नसतं का?
आहे ना उद्या हम.
आमच्याकडे पण काय माहिती अजून मेसेज वगैरे तर काय नाहीयेत.
आमच्याकडे उद्याच आहे आताच मी आज मोबाईल बघितलाच नव्हता आता जरा मोबाईल घेतला तर बघितलं स्कूलमधनं मेसेज आलेत.
हम्. हम्म.
असलं ह.
आमच्याकडे पण काय माहिती? जाऊदे पण पोरांना तेवढंच काही ना काय ते वेगळं बनायलाही भेटतं
हो पण पावसात कशाचे येते पोरांना तरी शाळेत सोड
तर आ ना मला तर हा मला आठवलं मुलीच जर बनवायला सांगितलं तर मला तिचं तर नऊवारी घालायला लागेल तिथं मग शोधावं लागेल आता सगळं सामान आणि
आहे का नऊवारी?
नऊवारी आहे पण आता तसं कसं तीच कशी घालायची म्हणून म मी ह्यावेळी विचार करते की सहावारीची नऊवारी घालायची तिला
मग ती छान खूप होते सहावारीची पण नऊ वारी
कारण मागच्या च्या वेळीस ती घातली ती घातली कलर सेमच मग ते सेमच होईल ना. आहे नऊवारी तिला बसते पण व्यवस्थित पण ते मग सेम मागच्या वेळी त्याच म आता बोलले एखादी छानशी काठापदाराची साडी बघायची
आणि फक्त त्याच्यावर ब्लाऊज शोधायला लागेल तिच्याकडे दोन ब्लाऊज मी तिचे अशे शिवून ठेवलेले आहेत ते शोधावे लागतील मला आठवलं ते बरं झालं हा काठ पद्राचं काटपदर साडीच
पा अ ब्लाऊज पण बघायला लागेल ना बसतोय का नाय बसतोय. मागच्या वर्षी शिवलेलं आय ना.
हम्.
हा.
माझ्याकडे आत्ताच आमच्या बाजूची एक मुलगी आलेली. तीच बोलली उद्या स्कूलमध्ये काकी प्रो- प्रोग्रॅम आय. तर ते लोक म्हणजे हे
हेच ग मा. हम् हम्म.
तर मला बोलली की काकी तुमची साडी मला तुमच्याकडे काटापद्रा च्या साड्या हाईत ग्रीन कलरची साडी मला द्या माझ्याकडून आता ती ज्वेलरी साडी तीे घेऊन गेली.
हा हा हा.
त्यांच्य हेचा हे आय काय म्हणतात लेझिमचं.
हम्म.
लेझीम ए स्कूलमध्ये तर मला बोलली की मला साडी द्या तुमची ती पण अशीच काट टापद्राची साडी घेऊन गेली त्याचीच नऊवारी साडी नेसणाराय.
एकादशीला का उपवास वगैरे असतो का नाय? उपवास पकडणार असशील ना एकादशीला?
हो हो हो एकादशीला उपवास.
हम्म.
त्या दिवशी सोडते का तू दुसऱ्या दिवशी?
सा दुसऱ्या दिवशी. त्या दिवशी सोडायचा नसतो उपवास कधीच कारण मग तो लागू होत नाय. दुसऱ्या दिवशी हा एकादशीचा असं आय की तो दुसऱ्या दिवशी सोडायचा दुसऱ्या दिवशी सकाळी थोडा लवक हा लवकर स्वयंपाक करायचा दुसऱ्या दिवशी जरा सकाळी आणि मग सोडायचं.
हा मी पण नाय आत्तापर्यंत कधीच त्या दिवशी सोडलेलं.
हा हा. मस्त आमच्या इथून पण बरेच अशे चालत गेलेले आहेत लोक वारीला.
हम् हम्. जातात लोक भरपूर. चालत जातान कोणकोण आता पण जात ना.
आं?
कोणकोण आत्ता पण जात ना.
हो फक्त एकादशी साठी जातात ती गाडीव तून जातात ना अशी. म्हणजे मग आणि जवळ तिथं कुठं वारी पोहचली असेल एखादी म तिथून चालत जातात अशे करतात काही लोक.
हा.
काही लोक आपल्या म्हणजे गावापासूनच चालत जातात असं नाहीये. म्हणजे कुठे हा म्हसव डला वगैरे अशी पोहचलेले असते त्या ठिकाणी जाऊन म ते चालत जातात. गोंदवले वगैरे हम्म.
तून जवळ ए का?
हा म तिथून तेवढं थोडं अंतर कमी होतं ना.
हम्म
हम्म पूर्ण गावापासून चालत जाणारी लोकं आता तशी कमी झालेत.
हा
आमच्यात